हां, बोला की.
हा, हा, येतंय का आवाज, हम्म.
रेंज मध्ये या, मोठ्यान बोला म्हणजे ऐकू येईना मला हा.
हो नाही इथे मी सगळ्यांकडनंच ऐकते, जरा आवाज कमी कमीच वाटतोय असं. ते तू जोऱ्याने बोलायला लागतंय, अक्युचअल, हो. ते नाही तरी रेंज मध्येच आहे. मी एकदम फुल रेंज मध्येच आहे. तिकडे गेली तर,
असुदे असुदे घ्या, हा हा हा काय म्हणताय, काय. नाष्टा, होय होय पाऊस आहे की इकडं. तुमच्या इकडे,
हा, हो बाबा काल दोन दिवस. पडला आज चांगलं ऊन पडलय, भरपूर पडला दोन दिवस भरलेलं सगळं. रस्ते वगैरे सगळे, हो हो झालं झालं. जेवायचं, एक वाजता तुम्ही किती वाजता.
आम्ही दोन ला, आमचा असतय नयी
दोन ला, हो मी पण एक दीड पर्यंत जेवते आपलं.
हा, हा, हा, अच्छा मग काय वेगवेगळे. ते पदार्थ वगैरे तुम्हाला बनवता.
अहो पदार्थ वेगळे म्हणजे, असं खूप छान काय असं काय नाही, मला मी काय खूप आवडत. नाही मला अस स्वयंपाक करायला. पण ठीके काय काही गोष्टी बनवून घेते. तुमचं काय स्पेशालिटी आहे. काय छान बनवत असाल तर सांगा मला.
आमच्याकडे म्हणजे इडली उत्ताप्पा, डोसे वगैरे करतात. व इडली. म्हणजे खास करून इडलीचे तांदूळ, उडदाची डाळ त्यात जरासं. मेथ्या वगैरे टाकून ते पण छान लागतंय, म्हणजे भिजत घालायचं.
प्रोसिजर सांगा. मला तुम्ही जर इडली स्पेशल असाल, तर मला खरच सांगा. प्रोसिजर एकदम व्यवस्थित सांगा. तुमचे कारण खूप छान होते. मऊ होतात. छान तुमच्या
चार वाटी घेतला तर, अ त्याला उडदाची डाळ, एक दहा भार नाही तर पावशेर डाळ घालात. चाततयं.
म्हणजे चार वाटीला वाटीत सांगा. म्हणजे मला
हा चार वाटीला बघा, हा चार वाटीला एक वाटी उडदाची डाळ. परत पोहे एक वाटी. एक वाटी हा पोहे पण एक वाटी भिजवत टाकायचं, आणि एक वाटी उडदाची डाळ. चार वाटी तांदूळ.
आणि पोहे तांदळात भिजत.
नाही नाही सेपरेट सेपरेट भिजत घालायचं, म्हणजे सगळं वेगवेगळं घालायचं. त्याच्यानंतर, तिन्ही हे. अ सकाळी आता भिझत घालायचं. दुपारी वाटून ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवू शकताय, आणि संध्याकाळी जर केलं तर काय होतय.
हम्म. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो.
हम्म हम् हम् मध्ये आवाज गेलेला तुमचा. हम्म,
आणि मग त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी म्हणा. मग बट बटाटे भाजी वगैरे आपण करू शकत. आणि उताप्याला पण सेम तसच करायचं आणि डोसेला पण सेम तसच करायच पण जरा पातळ भिजवायचं त्याला पातळ जरा करायच. च डोसेला आणि इडलीला जरास घट्ट भिजवायच.
पण मग डोसे कडक होतात. का पोहे वगैरे टाकले किंवा हे एखादे वेळेस होत सेम सेम रेसिपीने पो प मग डोसे पण व्यवस्थित होतात ना? हा छांन. ओके. हम्म करून बघायला पाहिजे. पोहे तुम्ही नवीन सांगितलेले मी पोहे नाही टाकत.
पोहे आम्ही टाकतोय. पोह्या ना कस जरा मऊ पणा येतोय. त्याच्यान पोहे मी टाकतोय. खर छान होतय. आम्ही आता तेच करतोय.
हो ना मी करून बघेन नक्की एकदा पोहे टाकून बघेन मी. करून बघेन मी. हा आणि तुमच सांबार पण मस्त होतो तुम्ही सांबार कसा बनवतात ते सांगा जरा. तुमचं स्पेशल असत. हा नाही तुम्हाला ह्या इडली डोश्याचा सांबार तुमचा एक
पर बई चटणी आम्ही त्याला चटणी करतोय अ खोबर परत लसूून जिरे वगैरे त्यात टाकून एक मिक्सरला ते वाटण करून घेतोय त्याच्यानंतर जरा अस - - ला फोडणी टाकतोय आणि आपल्याला कसं पातळ पाहिजे पातळ. घट्ट पाहिजे घट्ट.
हा ते तर करता येतय. हो -हो. नाही चटणी माझी होते. ते व्यवस्थित छान होते. मला सांबारच जरा एक छान तुमच्यासारखा व व वेगळा बनवत तर एक -एक आजींनी मला दाखवलेला ऍक्च्युल ॲक्चुयली
च सांबार पण बनवतोय. डाळीचं म्हणजे डाळ डाळा -म डाळीमध्ये अ टॅमॅटो वगैरे घालायचं त्याच्यात
हम्.
अ हे पण घालायचं काय ते चिंच वगैरे घालून ते आपण हे करू शकतोय. अ तेचं पण सांबार बनवू शकतोय.
ओके ओके चिंचं तुम्ही शिजवतांनाच टाक ताना. अच्छा अच्छा अच्छा ओके ओ -के. अ अच्छा अच्छा ही चांगली आयड्या आहे चिंच टाकून बघेन मी. मी करते सांभार. मी कशी करते सांबार डाळी डाळ शिजवताना टोमॅटो, कांदा लसूण त्याच्यातच टाकते मला एक आजींनी सांगितलेलं. त्या साऊथ इंडियन होत्या त्यांनी सांगितले तेव्हा पासन असं करायला लागले. त खूप छान व्हायला लागल सांबार पण ते चिंच तुम्ही अजून एक ऍडिशनल चांगलं सांगितलंय त्या त्याच्यामुळे मस्त टेस्ट येनार त्याला ॲक्चुयली. हो आम आमचो किंवा चिंच हां दोन्हीपैकी कोणत्या तरी जे असेल ते हां म्हणजे आंबट पणा त्याच्यात अर्क उतरेल ना कुकरला लावतानाच करायचं ऍक्च्युली म्हणजे म मस्त होईल. हो. ऍक्चुली म म बघि असलेलं मी म एक माझी मैत्रिण होती. सावंत वैजयंती होती. आम्ही कॉलेजच्या वेळेची गोष्ट सांगतेय आम्ही प्रोजेक्ट करायचं होत. म्हणून तिचंच घर जवळ होतं मग तिथे गेलो. सगळ्यांना एवढा भुका लागलेल्या पण त्यांच ज म एकदम टिपिकल असं साऊथ इंडियन टाईप घर होतं असं वाडा टाईप होता. आणि वर सगळे रूम्स होते आणि सगळे एक सेपरेट कि किचन मोठं किचन आणि त्याच्यात तीन चार त्यांच्या हे होत्या. काय? असं ख खानावळ टाईपच वाटत होत बापरे म्हटलं हे घरयं बाप तुझं? अ ह - बापरे म्हटलेय हे घर आहे तुझ? हा बले आणि मग म्हटलं असं फुल फॅमिली, जॉईंट फॅमिली हा. आणि छानस मोठ रूम किचन म्हणून आणि त्या चे तीन गॅस चालू होते. तीन म्हणजे तीन सेपरेट असे गॅसेस. त्याच्यावर सगळीकडे उत्तप्पे, कुठे डोसे - इडली असं सगळं नाष्ट्ता चालू होता त्यांचा. बा बाबा बा! एवढ्या आम्ही खुश झालो ना, सगळ्यांनाच छानपैकी नाश्त ता दिला तिनी. त म्हणजे असं जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांनी त्या दिवशी मी बघितलं असं ते कसे, मस्त तीन चार तीन चार डोश्याचे तवे मस्त. उत चालू होत आणि आलेलेच नाश्ते बनत होते सकाळी. म असं मस्तपैकी. आणि आम्ही प्रोजेक्ट करायला एव गेलेलो तर आम्हाला पण मस्त पैकी सगळं छान अ जेवायला वगैरे सगळं मस्त. तर मिळायल. हं, हॅलो तुमचं काय काम आहे का?
आल, हा हा. चालतय की. आणि हे कसे कर ताय मग अ हे डोसे य काय ते मिसळ वगैरे तुमच्यात?
मिसळ तर का मी ते सगळ अं स्प्राउटेड एकत्रच करते. आणि अं मस्त कांदा लस सून अ अं ते आपली सेपरेट कांदा लसूणची चटणी मिळते ना, ती ऍडिशनली टाकते. हा. ती पण घालायची ॲक्च्युली. त्याने अ बारीक थोडं पिळून पण टाकते कांद्या लसून. आणि थोडस असं पण हे पण टाकते म्हणजे त्याला वेगळी टेस्ट येते. हं, थोड असं कांदा लसूण टोमॅटो लूनोमटो पिळून पण टाकते आणि थोड असं नुस त चॉप करून पण टाक ते. तर त्याच्यामुळे छान त्याच्यामुळे टेस्ट छान येतं ॲक्च्युली. छान आणि छान परतवून घ्यायचं. आणि ह कांदा लसूून मसाला मिळतो ना बाहेरचा तो स्पेशली तो जो असो मिसळ मिसळचा ना तो युज करते मी.
त्याच्यामुळे सर्व करू शकतोय काय पावाबरोबर किंवा ह्याच्याबरोबर, घालू शकतोय, खाऊ शकतोय पावाबरोबर, टॅमॅटो कांदा्या बरोबर आपण खाऊ शकतोय. तेजना च छान पण लागते ती टेस्ट.
हो, ऍ
एक प्रकारचं म्हणजे छान वाटतं. कधीतरी आपल्याला करायला वेगळ काहीतरी.
हो हो. ऍक्च्युली छान वाटतं. मिसळ पण छान लागत ते नुसतं बाहेर बाहेरचं करलंलं खाण्यापेक्षा कधीतरी स्वतः बनवून खाल्लं घरी अशा गोष्टी, ते अजून छान वाटतं आपल्याला. माझे तर पावभाजी मी कर नेहमी घरीच बनवते ॲक्च्युली. मुलीला माझ्या ना, माझ्या हातची पावभाजी खूप खूप आवडते. म्हणून मी शक्यतो घरीच बनवते. सॅटर्डे संडे आमचा असत असं काहीहीतरी वेगळं थोडंस. अ पण मोस्ट ऑफ घरीच बनवते मी शक्यतो. हं. हॅलो,